हॅलो.
हा अरे मी फोन लावलेलो होंडिया त्या इन्फोटेक मध्ये त्यांना विचारलो रे मी हा.
त्यांचा परत कॉल आलता.
हा मी त्यांना त्यांनाच कॉल केल तो ते आलतो परत कॉल हे तुला म्हटल नाही की कॉल लागला असं आता तेच रे मग त्यांना विचार. म्हंटलो मी अस असं आहे कॉलेज मधे अस सांगितल्यात आम्हाला मग त्यांनी सांगितलीत चेतन सर आहेत काय? फॅकल्टीच मी म्हंटलो होय मग त्यांनी म्हंटलीत अ म्हणजे सांगितली नाही रे अस काय डायरेक्ट. कायतरी त्यांनी म्हंटलीत येऊन इथं ऑफिसमध्ये भेटा असं म्हंटल्यात.
तिथे जाऊन भेटावं लागेल. हा तिथं जाऊन भेटावं लागल असं म्हंटलं सर नाही त्यांनी अरे माहित असेल की त्यांना त्यांनी विचार मला की तुमचं मी सांगितलं न्हवं मी बी सी ए डिपार्टमेंट मधला हाव सेकंड इयर कमप्लिट कमप्लिट झालाय आम्हाला इंटरशिप करायच सांगितल्यात मग सांगितलं दोन महिन्याचं इंटरशिप पाहिजे पे का अनपेड असते कस असते मग त्यांनी म्हणले ते सगळं बॅकग्राउंड बघाय पाहिजे तुम्हीवक का नाही अस सगळं बघा पाजे मग तुम्हालाड काय भेटेल अस येन ऑफिसमध्ये भेट मग अस करल अस म्ह म्ह
बरा का मी इंटरव्ह्यू घेणार आपला
हा इंटरव्ह्यू घेणार मी म्हटलो चार पाच जण आहे आम्ही
हा
दो ते हेच म्हणालेत उद्या येऊन मी आता म्हटलीच मला आता पंधरा वीस ये अस या मी म्हटल आज काय येणार नाहीाम नाही ज उद्या येणार आहे आम्ही दहा वाजल्यानंतर मग म्हंटली बर या ऑफिसमध्येध्ये या भेटा तेन विचारल चार्जेस वर्जेस काय चार्जेस काय सांगितली नाहीत हेच म्हटलं येऊन भेटायचं ऑफिस मध्ये काय करायचं मग
ारणार इंटरव्ह घेणारने काय काय विचारणार ते ते काय त्यांना तिने ड्रीम आणि हे जे काय ते काय काय शिकलाय त्यांना
हा मी त्यांना एवढंच म्हटलो आम्ही बीसीए सेकंड इयर क ्लीट झालंय आमच आम्हाला इंटर्नशिप करायला सांगितल्या दोन महिन्याच इंटर्नशिप करायचंय मग तुमच्याकडें असेल काय मग त्यांनी म्हटले हा आहेत तुम्ही येऊन इथं ऑफिसमध्येध्ये भेटा सगळं चौकशी करून घ्या मग सराला विचारूया काय तिथं्टॉर्म फंट मध्ये सहा हजार बोलाल्या हा आणि आणि होंडिया टेक मध्ये काय
त चिग्नस आला विचारला की सर म्हनला सर तोिनस सल गडे किती ये आता बघितलं त्याच त्याचं काय म्हणलं हा सर म्हणला करा म्हणला ते यात म्हणला असं म्हणलं खुश केला तर म्हणला कराात यात
मग ते सर ते सर हेच म्हणतात काय की म्हणजे दोन महिन्याचच करा तीन महिन्याच आहे तर तीन महिन्याच करू नका असं म्हटलीत काय
हे काय माहित नाही बाबाू
मग काय विचारलं रे तू काय बोललास थांब मी कृषिकला फोन लावतो यानंतरन
हे झाल
अरे त्यान मला थोडं सांगितलं की मी मी सांग सांगितलं मला तर तरर म्हणला म साना म्हणला म्हणला तेग्याचच करा मी सांगितले त्याला तेग्यातच करा म्हणून एवढ्यात म्हटला ग्रुप कर म्हणला ग्रुपवर आपण सजन बोलल्या काय अस ते तर यावर काय बोलाय
हा ग्रुप ग्रुप कृषीनेच काढलाय काय
मी न काल मला काळ म्हणला त्याने सांगितलं काळ म्हण होय मग् मी गेलतो ज्योतिबाला ज्योतिबा आणि लक्ष्मी कोण आलतो अं काळी
हा टायमिंग माहित आहे तुला हा किती तर किस आणि तो चोवीस तास तो चोवीस स तास ओपन असते एवढं मला माहित आहे तो चोवीस तास ओपन असते हम् त्याच काय टायमिंग आहे आणि सोमवार ते रविवार सगळं असते सेव्हन बाय ट्वेंटी फोर तो ए आहे हे मला माहित आहे खरं आपलं टायमिंग काय असेल, कारण कॉलेजच काय करायचं काय नाही
तरर म्हटलं कॉलेजचं टायमिंग सुरुवातीला एक महिनाभर अकरापर्ंत जास्त म्हटलं
ते कॉलेजच तर माहित आहे आपल्याला सकाळी असणार आहे खरं कामाचं बघायचं ना ते म म्ह तीनच टायमिंग परवडाला पाहिजे नाही तर मग हा ते टायमिंग परवडाला पाहिजे, कॉलेज पण करून ते पण व्हा पाहिजे नाही तर आपलं बोंबाबोंब होणार की
मग तेच म्हणाल रे ते आता पुशिकन बघितलं नाही त्यांचा टायमिंग काय आहे माहिती आहे काय दोन तास आहे म्हण ला
दोन तास नुस
ऐकतोस का हा मग ते न का म्हटला दोन तास म्हटला दोन तास तुम्ही करा. मग दोन तास करा म्हणला तुम्ही दिवसात कधी पण करा दोन तास
मग चांगलंच आहे की मग, मी काम पण करू शकतो की मग मी काम पण करू शकतोय की,
काय पाहिजे त्याला
सर्टिफिकेट कसला भेटणार आहे, ट्रेनिंग आहे
ट्रेनिंग तर देणार का कुठलं देणार काय ट्रेनिंग तर किथ वाटतो.
ते थांब कृषिकला एकदा फोन लावतो विचारतो सुद त्याला पण चौकशी करून घेतो त्याच्याशी पण हो मी इथं केलं हो कायता काय बोलूता
ऑनलाईन व ऑनलाईन ऑंदन मिला ऑनलाईन ला पण आहे ऑनलाइनला किती पाच ते साडेशे मिनिट
मला तर ऑनलाईन नको आहे बा ऑफलाईनचय मला ऑफलाईनच पाहिजे अबा
हम आपल्यान गेलं समस्तेश्वर तर तिला सांगालं रे तिने सांगितल्यालं
आ
हम्म जने सांगितलं ते तुला सांगाले तेे
हा हा ऑफलाईन, ऑफलाईन परवडतय तेला रे हम्म
ऑफलाईन कसे ऑनलाईन ला नाही कर. नाही बसला नाही बसला, गेला नाही गेला.
ऑफलाईन परवडते दोन तास आहे. कायम आहे ए एवढं काय जातं दोन तासात नसत टायमिंग परवडाय पाहिजे किती ते किती अस
तपश
आह
होय किती ते किती वय हा आता ते आता बघितले ते दोन तास आणि ते काय म्हणालास
काय नाही बोल की, काय बोलालतास? हा बोलकी
काय तिने बघाय पाहिजे काय म्हणते आता तू आता बहिला कोण उद्याच टायमिंग काय माहतीच नाही आपल्याला त्या तर तिने फुल टाइम घितीला वाटतय मला मला इंटर ला नाही तिब ते नऊ ते सहाया म्हणतील नाही तरर तुम्ही कॉलेज पुण्या या म्हणती बारा वाजता बारा ते सात आरा म्हणे
आता तर म्हणतात दोन तास
त्या कृष कच सांगालोय तुला मी ते कु्चिकने सांगितलेला बा
हम्म मग तू दोन तास कोणाचा सांगात होतास. हा
मी सृशिकने सांगितलं तेथ दोन तास सांगून सांभालोय आणि तू आता
मग नऊ ते सहा कोणाच आहे.
मी तुला सांगाल ती हुंडाईच आहे ना तू इंटरव्ह्यू घेणार ना आपला,
हा
का ना मग काय करेल तो तुम्ही म्हणाल कॉलेज गुणे बारा वाजता बारा ते सहा करा म्हण असं
काय माहीत नाही बा तिथे पण दोन तास असेल तर काय करणार.
पण असल्या तर चांगलंच आहे र खरं त इंटरव्हू इंटरव्ह्यू घेतला म्हणल्यावर तो काम देणार ना.
रेझ्युम काड म्हटलो म मी म्हणतो काय म्हणतो रेझ्युम काढूया. हा जरा फार स्टडी करूया रात्रभर आणि उद्या जाऊया भेटूया. त्यांना दाखवूया इंटरव्ह्यू देऊया. फुकटमध्ये घेऊया आणि शिकयावा. आ
जिना नाही चॅदल देणे म अा पहिला क कु ती हनी का देने बेने ते याकडे जाऊन या म्हणालीव ईवाल्या
हो जाऊ नाही का म्हणजे कायत हे म्हटलो की म्हणजे जरा स्किल अर्निंग कर रात्रभरात कायत काय करून जरा अभ्यास करूया मग सकाळी जाऊया निवांत.
टंकी याचं काय काय आहे त्या हंडाईवाल्यांकीथ
काय मला काही माहित नाही अबा काय कसं काय माहित नाही मला,
का. आता कस टाकलेलाल्यायच ते एक वर्फा आहेत ते काय काय काय काय आठ तिथे चगलं ना
आणि त्या काही सांगितलंच नाही रे त्यांना नुसता एवढं चांगला ऑफिस मध्ये येऊन भेटा.
ह
काय काय विचारल माहित आहे का, त्याला परत फोन त्याने फोन कट केला परत फोन लावलो त्याला काय काय विचारलंत एकाच म्हणायला ऑफिस ऑफिस मध्ये येऊन भेटा ऑफिसमध्ये येऊन भेटा काय बोलू आता म्ही
आख ज म
एवढंच म्हणाल तर नुसता ऑफिसमध्येध्ये येेऊन मी पहिलाच म्हटलो रे इंटर्नशिप करायचंय आम्हाला अस अस कॉलेज मध्ये सांग डायरेक्ट म्हंट मी विचारल त्याला म्हणजे चार्ज अस पेड असते. अनपेड कस असते. डायरेक्ट म्हट ऑफि मध्ये येऊन भेटा.
ते घेेतल्याशिवाय त्याला काय. काय म्ह का का विष येत ना राणे सांगितले अस वाटले ल मला काय आता म्हून चौकशी केला असेल त
अरे सर अगोदर स्टुडंट पाठवले असतील की, अज अ अगोदर म्हणे स्टुडन्ट केले असतील लय म्हणून स सरा ते नाव माहित असेल रे त्यांना एवढं काय एवढं मोठ तुझं इचलकरंजी नाही ये. आणि सर आहेतचं डी के सी कॉलेजचे एच ओ डी आहेत आणि इथ जास्त करून बी सी ए डिपार्टमेंट कुठ नाहीये.
घोडावत मधली बी सी ए वाली इथं करणार नाहीत.
ते करत नाय पुण्याला करते सगळी इथं पण करत नाहीत. हॅलो आता हॅलो आता गोड्यातनी माया मितरानी केलाय की तु पण पुण्याला पुण्यालाच गेलता तो पण करायला इकड केला
तेच ग तू म्हटलंस की ऐशी हजार काय केवढं देऊन
हं पन्नास काय तरी होतं तो म्हणला इथं मी येत नाय म्हटला आता तुम्हाला पाहिजे का?
द्यावं लागणारच.
कसं काय का
तुझं द आता पंधरा कॉल, लास्ट पंधरा आहे न्हवं हे?
तूच काम
हे पंधरावा कॉल हाय न्हवं तुझा? हा मग झाल्यावर मी कॉल लावतो त्यांना. बघतो काय काय मग त्यानं तर आपण परत बोलूया हा माझं तीन कॉल नुसत राहिले रे.
तू कॉल कर मग. तेच म्हणाले माझा नंतर तू कॉल कर.
तेच कि, मी तुला कॉल करतो पहिला. मग ऑनलाईन ये मग कॉल करतो तीन कॉल राहिलाय नुसता.
खरं खरं बोल की ते तीस कॉल कमप्लीट करायचीेत आपल्याला.
हा आता हे झालं. ते विचारतो मी जर चौकशी करतो मी पण फोन लावून त्यांना कंपनीत असं काय तर असेल तर हाय की नाही? जर आपण दोन तीन जण फोन लावलो तर जरा चांगलंच आपण काय करूया गो एका